हॅलो.
हा येतोय आवाज
हा येतोय येतोय.
हा हो येतय. आज आपला विषय घेऊया अ सणांबद्दल
चालेल की
हा. वटपौर्णिमे विषयी घेूया आपला
हा.
कशी साजरी करतात तुमच्या गावाकडे वटपौर्णिमा
आमच्या इकडं काय उपवास असतो त्या दिवशी
हा.
आणि दुपारी बारा एक पर्यंत तर सगळ्या सगळ्या बायका आवरून वडाची पूजा करायला जातात.
हा.
मग तिकड पूजा करून झाल्यानंतर येऊन घरात अ उपवास कोण कोण सोडतय कोण कोण कंटिन्यू करतय रात्रीपर्यंत
ह् ज्यांच्यात प्रथा तशा प्रथाने
हा.
मग पूजेला काय आंबे, जांभूळ. फणस दोरा फुलं परत हे कापसाचं पोतं.
हा.
ते वस्त्र, असं घेऊन जायचं,
आमच्याकडे पण तसच, म्हणजे सकाळी उठल्यापासून उपवास पकडायचा, अ प्रथम आपल्या घरात देवांची पूजा करायची, पतिदेवांना नमस्कार करायचा, आणि नंतर मग आपलं सगळं, आ घरातली काम उरकून, पूजेची तयारी करायला घ्यायची, पूजेच्या, तयारीमध्ये, आपलं हळदी, कुंकू, अक्षदा फुले अ परत कापसाचे सुती वस्त्र, सुती दोरा, पाच प्रकारची फळ. अ ओटी भरण्यासाठी गहू, अ परत आंबे. मग अशी तयारी केली की, आपलं एक, स्वतःच आवरण्यासाठी, एक महत्त्वाचा वेळ द्यायचा असतो. जेणेकरून आपल्याला तो, सवासणीचा सण आहे ना.
होय होय.
ह मग आपण पण असंच छान तयार व्हायचं, म आम्ही असं ठरवतो की ग्रुप, आपण एकत्र वडला जायचं, अं दहा बारा जणीचा, ग्रुप करतो. मग ज्या दिवशी जो वड जवळ असेल, त्या वडाला जायचं. नाही तर मग, आता मी मागच्या वर्षी काय केलं, एक छोटस झाड होत, ते झाड घरी आणलं, कुंडीमध्ये मातीमध्ये ते लावलं. त्याच्यानंतर आम्ही त्याची, पूजा केली, मग पूजा करताना, आपलं सगळं जे आहे ते, वाहून घ्यायच वडाला, आणि नंतर खणा वगैरे करून, मग अ सात फेरे घ्यायचे.
ह ह हो. हो ते सात फेरे, आमच्या इथं पण घेतात.
हा आणि सगळी पूजा वगैरे झाली. किं म, ती वटसावित्रीची जी कथा येत असते, ती ऐकायची.
हा हा इकडं काय नाही, ऐकायचं तेन वगैरे काय, म्हणजे इकडे शेतातच जात, नाही त्यामुळे, एवढे सिरियस करत नाहीत कोण,
हा हा, नाही म्हणजे इथे ग्रुपने नाही. पण आपलं आपल्या घरी आले की, आपण आपल्या पद्धतीने करायचं. अ आता मोबाईलला तर कथा वगैरे येतच असतात, म्हणून मग ते आपलं ऐकायची तरी, त्या दिवशी तेवढं, पावित्र्य मिळतं आपल्याला, आणि ते समाधान पण मिळतं, आपण वाटत सावित्री ची पूजा केली.
हम्म, जरा म, छान वाटते मनाला. हॅलो. हॅलो.
न वगैरे असं चालू असत.
होय, आवाज कटव्हालाय, आवाज कटव्हालाय.
कॉल येत होत एक ना, कट केलं मी.
हा हा होय, तेच म्हटलं, आवाज का बंद झाला.
हा पूजा वगैरे झाली का, आपलं नेहमीचच फोटोशूट, रीली अस, आपले हा, एनजॉय, करायचे आनंदाचे क्षण जगून घ्यायचे त्याच दिवशी मग असं इतर वेळी कुणाला वेळ मिळत नसतो एवढं ग्रुपनी एकत्र यायला वगैरे मग असे दोन तीन तास आपले जातात पूजेमध्ये, मग सगळे फोटो वगैरे काढणं तिथून पुढे मग, अ ते पूजा कर ओटी भरतात मग सगळ्या सवाशनेची ओटी भरायची असते. ते आंबा आणि गहू किंवा तांदळा आणि
हम
अ काही ठिकाणी अशी पद्धत आहे की आता कोकणाच्या इकडे गेलं तर कोकणामध्ये अशी पद्धत आहे की ते वडाच्या झा पानावर घ्यायचं पाच प्रकारची फळे घ्यायची त्या फळांनी ओटी भरतात
पाच प्रकारच ना हो हो
हो पाच प्रकारचे फळ मग त्याच्यामध्ये आंबा फणस अ जांभूळ करवंद आणखीन केळी जी प्रकार अ जी प म्हणजे फळं उपलब्ध होतील त्या फळांनी ते ओटी भरतात आता प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार किंवा देश याच्यानुसार राज्यानुसार प्रथा बदलतात ह्या सणांची
हो होय
अग हा वेगवेगळां आता काहींच्या इकडे दिवसभर उपवास करतात संध्याकाळी सोडतात काही जणी सावित्री तेवट सावित्रीची पूजा झाली की सोडतात हे प्रत्येकाच वेगवेगळं असतं
हमं
अजून सांग
माय माहिती तुम्ही छान सांगताय मला बोलताच येत नाही
बोला बोला तुम्हाला जे अनुभव तुमच्या गावा डे जस करत गावाकडे कसं वड जवळ नसतो लांब जावं लागतं
हो देवळात असते देवळात सगळ्या बायका येतात ना ग्रुप ग्रुपने मग सगळ्यांचं पूजा करून झाली की सगळे एकदमच फेऱ्या मारतात मग आलेल्या बायकायेत त्या आमची पूजा होपर्यंत थांबतात त्या मग आमचं सगळं आटपून घेतो आम्ही भरभर आणि नंतर तर आम्ही देवळात जाऊन बसतोय मग देवळात सगळं आपलं ओटी वगैरे भरायची आणि हा देवळात पाया वगैरे पडून यायचं थोडं बसायचं प्रसाद वाटायचा चिरमुरी वगैरे नेलेला असते पंचामृत ते सगळं वाटतोय थोडं बसतोय आणि मग घरी येतोय दोन वाजते तरी दोन अडीच वाजतात
आणि मग नंतर परत असं ग्रुप मध्ये बसलंय की कोणी गाणे म्हणतात कोणी उखाने घेतात प्रत्येकीचे उखाने वेगवेगळे असतात मग त्याच्यात अ ते एक असं आनंददायी वातावरण होऊन जातं म दोन तीन तास आपले निघून जातात
जा होय
आणि सण पण साजरा होतो प्लस आपल्याला तो वेळ पण मिळाला एकमेकीच्या सोबत घालवायला तर खूप छान वाटतं
होय होय आणि कस आवरावरी करून जायचं सगळ्या बायका
हा आणि सवासणी जस शृंगारमध्येध्ये सगळ्या लेडीज अशा खूप छान दिसतात.
दिस्त थ होय.
आणि ते एक वातावरणच वेगळ होऊन जात काही काही नऊवारी साडी पण घातात घाल.
हो होय होय कास सुट्टा नेसून येतात काही काही ज नवीन नवररी ते नसतात त्यांच्या छान असतात. जरा नवीन नवीन असतग ते
आणि आता कसं म्हणजे अ सगळं शूटिंग वगैरे करण्यापासूनच ट्रेंड आलेला आहे की बाबा आज पहिला वाटत सावित्रीचा ज सण आहे नवरा नवरी नटून थटून त्यांचे रीलस वगैरे बनवणे हे.
हा ह हा.
खूप असं छान छान करून येऊन त्यांचं फोटोशूट वगैरे करतात.
करतात आपतानील
बघायला वगैरे आपल्याला पण छान वाटतं आणि आपले दिवस पण आठवतात.
नवी नाटक नवीन असताना आपण काय करत होतो ह.
आता आपल्या वेळी तेवढं नव्हतं एवढं काही पण आता जे जे आलंय त्याच्यामध्ये आपण पण आनंद घेतला तरी पण छान वाटत असं.
हो.
कणाच बघून वगैरे तर ते मस्त वाटत आणि आपल्याला पण थोडी आयडिया येते नेक्स्ट टाईम आपण थोडस तसं काही तरी करतो की बाबा अ हे ह्या वर्षी हे केलं होतं नाही पुढच्या वर्षी आपण असं करूया. असं ठरवलं जातं काही गोष्टी मग छान होतं ते सण साजरे मस्त
मोबाईल वरच रीलील दाखवतात मो ते छान वाटते बघितल्यावर
आणि मग आपल्याला पण असं वाटतं की आपले पण छान ते दिवस आठवावे. आणि आपण पण असं काहीतरी वेगळं करावं.
आपल्या वेळेस असं नव्हतं ना त्यामु आपले पण झालं असत रील वगैरे तेव्हा ते नव्हतेच पद्धत
अ मग आत्ता पण असं आपण करू शकतो नवीन असं बदल आपल्यात पण घडू घेऊ शकतो. क आपण असं कशाला म्हणायचं की आता आपल्याला जमत नाहीये. किंवा आपल्या वेळी नव्हत असं न म्हणता आपण पण त्याच्यात इन्वॉल्व्ह व्हायचं. पण समावून घ्यायच आणि त्यांच्या बरोबर आपण पण त. क्षण साजरे करायचे.
ए म्हणजे कस नवीन नवीन असत. ना जरा वेगळं पडते नाही. नवीन असताना कसं आपलं वेगळं असत ना आपण वेगळं दिसतोय पण. असं म्हणत नवीन असताना कसं आपलं अं. चेहरा मणा लुक म्हणा हा. आता कस आपलं जर हे झालेलं असते ना चेंजेस आता पण. खरं बायका किती वयस्कर जरी असल्या तरी थोड्या तरी करा लागल्या.
हा मुलं मोठी झाली की उलट आता म्हणजे बायकांना वेळ मिळतो की आपण स्वतःसाठी आवरायला. हिजे लहान मुलं असताना आवडता येत नसत. आणि मुलं मुली असतात तेच आपल्याला सांगतात की तुम्ही असं करा तस. करा हे छान दिसेल तुम्हाला ते छान म्हणजे त्यांच्याकडून पण आपल्याला आयडिया येतात ते पण आपले फोटोशूट करतात. आपल्याला मदत करतात आवरायला वगैरे म्हणजे असं छान सण हे करतो आपण साजरा होतो आणि मुलांचा पण आपल्याला थोडीशी मदत होते फोटो काढण्यात होते ते आवरण्यात होते असं छान जात तो दिवस आणि मस्त एन्जॉय कवायचा
आणि मुलं सा म्हणजे मुली असल्या तर मुली सावरू लागतील आपल्याला असं नाही असं असं करतात असं सांगतात नाही मुलींना सगळं माहिती असतंय.
बर नेक्स्ट कॉल करते परत.